ह
हम्म, येतंय आवाज.
हॅलो.
हॅलो.
हां बोला येते आवाज.
हो येतोय. नाही ग अजून झाले साडे सहा ला आज साडे दहा ला आली होते ना म साडे सहा ला जाईल. हम्म.
काय चाललं?
काय नाही आता झाली आता कामा आवरून झाली.
हम्, हम्,
हम्म, पण मग आध ना गाडीवरच आता
बरे आता जमायला लागले गाडी व्यवस्थित ना.
हां, आता भीती पण नाही वाटत काही नाही व्यवस्थित
हा, बरंय.
काय मग क्लास कुट पर्यंत चालला मग तुझा?
चालं बाई, काल तर काही झालं नाही आज पण झालं नाही.
आज का बरं झाला नाही?
लॉगिंग वगैरे केलं ते प्रॅक्टिस टेस्ट करत बसले मा चे राहिलेले होते ना प्रॅक्टिस टेस्ट लेट आले त्या मेन करायचं. आज काही नाही एक्सेलमध्ये ध्ये कॉलम वगैरे केले फोल्डर फाईल सेव्ह केल्या. पुन्हा रो पिनसेट केले थोडस वर्कशीेट बनवलं. मुलांच्या म्हणजे स्टुडंटच्या याच मार्कशीटच त्यानंतर त्याची सम कशी काढायची व्हरेज कसं काढायचं. कॉलम एक्सचेंज करायचे कसे नाव खालीवर झाले तर कसे अल्फाबेटिकली अरेंज करायचे. पुणाम त्याला अ अलाइनमेंट कशी द्यायची लेफ्ट राईट से र आ म्हण त्या ते सगळं प्रॅक्टिस केली.
मी ना ती लिंक ओपन करून बघितली पण माझ्या हच्यावर झाली नाहीती.
इथे तर नाही तुम्ही नंबर टाकला होता का नंबर मागितला का तुम्हाला
हा नबरला काला
ह काय हम् एक काम करा तिथं ना तुम्ही हा मग तुम्ही एक काम टी पी नाही टाकणार ते तुम्ही पैसे नाही भरले मग तुम्ही
नाही मग हो मग तो तेच विचारत होता पैशांचा विचारत होता.
हा मग तुम्ही माझा ओट नंबर टाका नेक्स्ट ामओपन करा ना मला फोन करा माझा नंबर टाकाय. ट्रिपल फोर वाला लास्ट ला आणि तिथं ओी आला का मी तुम्हाला टी सांगते तो टाकून.
मोग सार विट
बरोर त्यांना माहिित आहे ना पैसे राखले गेलेले या्या नंबर वन ला माझ्या इकडे ओ टी पी आला काी ओ टी पी दिल तुम्हाला मग तुम् त टाक मग तुमच्या मोबाईल ममध्ये लॉग इन कर.
हम्म
ह
संध्याकाळी करून बघेल मग्ी घरी गेल्या र रोखताांना चोट म्हणजे खूप सुंदर आहे गेला कपोरांचा अभ्यास असतो. अजूनलतात पाणी आमचा तीन दिवसापासून सिलेंडर संपलाय त्या शेकडीवर मग इका हळूहळू होत. तर ना
का बरं मग असं इमर्जन्सी मिळत नाही का?
नाही ना भेटत नाही ना गं आम्ही ते खालच्या कााईंच घ्यायचं. मग त्या म्हणी आता आम्हाला लागत म्हणे
हम्म
मग त्याच्यामुळे आमचर नाहीच आहे ना माहिती सिलेंडर
हा तुमचं तिकडचं अस.
चांगलं होतं मग त्यांचं एक आम्ही मग असं कोणाच्या बेच्यावरून बेहरून घ्यायचो. शेजारच्या का मावशी येत त्यांच्या येतात.
हम्म
ह
मग आता कसं केलं अरेंज?
हा अजून गेलंच नाही.
आता किती दिवस चालेल म्हणजे एकच याच्यावर?
आता शेकडवर मग उसधाव पळून जाते ग ब नुसत हळूहळू चळीवर पोळ्या नीट होत नाही.
हम्म
एवढ्या एवढ्या का लागतात मध्ये फुलक्यांसारख्या तेव्हा ते व्यवस्थित शेकले जातात. नाही तर मग ते किनारीला आहे ना मोठ्या गेल्या तर त्या किनारीला शेकल्याच जात नाहीत.
हा
काही नाही बाई काल गेलो होतो पंढरपूरला आम्ही.
हम् चांगलं झालं मग दर्शन
हम्म, दर्श दर्शन काही नाही फक्त कळसाचं खूपच गर्दी होती.
हा
खूप लोकं मानतात पांडुरंगाला म्हणजे खूपच मोठी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. अ वारीची रस्त्याने इतक्या वा हो वारीचे म्हणजे ते लोक वारीला जातात त्यांच्याकडे पाहून इतकं प्रसन्न वाटतं. आणि काही नाही सगळे चाळीशे पन्नाशीेच्या पुढचे लोक ते बिचारे पावस त्यात आम्हाला खूप दिंड्या लागल्या जातानी येेतानी
आणि हम्म आणि त्यांच्या चेहऱ्यावर अस थकवा पण नाही राहत एकदम फ्रेश राहतं आता मी असे मोबाईल वर व्हिडिओ वगैरे बघते ना आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना थकवा राहतो ना काही काहीच नाही एकदम प्रसन्न चेहरे राहतात त्यांचे.
चालतात, रस्त्याच्या कडेला कुठेही बसतात, मिळते पण त्यांची काही दिंड्यांची शिस्त फार शिस्तीत चालण अजिबात त्या व्हाईट लाईनच्या इकडं जायचं नाही एका लाईनतच चालायचं तिथेच टाइम झाला का रस्त्याला उभे राहून घेतात एकमेकाकडे तोंड करून तिथेच हरिपाठ चालू होऊन जातो त्यांचा हरिपाठ करून घेता. पाऊस असो, काही असो म्हणजे फारच त्यांना देव शक्ती देतो ती.
अ हम्.
आता आणि ह्या वर्षी खूप म्हणजे खूप दिंडीना गर्दी म्हणजे अ ह्यावर्षी हाईटच होणार आहे पंढरपुरात गर्दी मावणारच नाही एवढी गर्दी होणार आहे. सगळ्याच दिंड्यामध्ये वारकरी हा सगळ्याच दिंड्यांमध्ये सांगतात की ह्या वेळेस आमच्या दिंडीत लोक वाढली. लोकसंख्या वाढली. यावर्षी आमच्या दिंडीत लोकसंख्या वाढली. आणि आता ह्या रविवारी ऑफ होत, तरी पण खूप गर्दी होती.
हम्म.
काही दिंड्या पोहोचल्या पण होत्या आमच्या समोर.
हा. हा मग काही काही लवकर पोहोचून जातात मग तेवढंच
काही पोचल्या होत्या दोन एक आमच्या समोर आल्या काही आम्हाला रस्त्याने वाटत होते की काही आज उद्यामध्ये पोहच
हम्म, हा आणि मग थांबतात तर ना मग. मग हा थांबतात पण त्या एकादशीपर्यंत. अ एकादशी हा द्वादशीचे पारणं तिथे सोडतात मग येतात काही काही जण असे पण असतात.
प्रशासनाच लाईट विट लावणे परत तथा अ काय ये म्हणजे अ नदीचा काठ आला हे आहेत ना आपले घाट वगैरे केलेले आहे ते नीट करायच चिकट म्हातारी लाइटीचे पोल दुरुस्त करणे. काल मुख्यमंत्री पण येणार होते अस अनौन्स होत वा तिथे. दे पहारे देखरेख करायला. होय किती केली तरी एवढं.
हा काय काय करून ठेवलंय. किती नियोजन केलं किती काय केलं पण आता एवढं जनसंख्या आहे. सगळी दुरावस्था होतेच आणि ते पाणी. पण सध्या कमीच होतं बरं का पण आता सोडतील उद्या परवा म्हणे.
हा मग ते ऐन वेळेला सोडतात मग ते कसं ऐन वेळेला नव्हती कमी व्हायला म्हणून मग. आणि या वर्षी पाऊस पण नाही झाला ना.
हम् पाऊस नाही झाला ना चंद्रभागेत पाणी कमीच होतं. शिवाय त्यांनी दोन तीन असे स्पॉट एक जिथे लोकांची गर्दी जास्त असते आंघोळीची घाटाजवळ. किंवा मंदिराच्या जवळ जवळ. तिथं त्यांनी आता ते जलशुद्धी करण्याचे मशीन्स पण बसवलेले दिसत आहेत.
ह म्हणजे सुविधा भरपूर केलेल्या आहेत म्हणजे मग.
हा ते मशीन्स वगैरे बसवल्यात. पण त्या फार आतमध्ये आहेत आणि लोकं घाबरतात आतमध्ये जायला कडेलाच अंघोळ वगैरे करून घेतात. दूषित पाणी असत. बऱ्यापैकी त्यांनी सगळं आता अरेंज केलंय लेडीज साठी पण. चेंजिंग रूम केल्या आहेत तात्पुरत्या. काही ठिकाणी नसतात मग ते पण एक वांदे होतात. प्रशासन करतं पण लोक पण नाही व्यवस्थित ठेवत.
हा लोक घाण करतात.
हम्म.
लोकांनी ती स्वच्छता.
आणि काय. कितीक लोक ठेवणार म्हणजे दहा लोकांमधले पाच नी स्वच्छता ठेवली पाच जर तशी असतील तर. एवढा जनसमुदाय मी तर म आई मी तर म्हणत होते आईना की आता. आज तर एवढं दिसतंय आपल्याला एवढं त्यांनी केलंय ते वारी येला लोक. येईपर्यंत आषाढीपर्यंत एवढं व्यवस्थित राहणार पण नाही ते.
ह्या आठ दिवसात लोक एवढी गर्दी करताय की त्यातच ते सगळं खराब व्हायची शक्य
असतानाचे अण्णा आम्हाला काय म्हणायचे तुम्ही एकदा माझ्यासोबत वारीला चला. एकदा चला. खरंच आता असं असताना तेच तेव्हा जाऊन यायला पाहिजेल होतं तेव्हा काही गर्दीच आहे की नाही.
तरी करावीच वारी खरंच.
हा अ. ते काय म्हणायचे चला तुमची आई आहे म्हणजे असतानाची आई राहायची ना. तुम्हाला जेवढं चालायला येईल तेवढं चाला मग नंतर वाटलंस तर ट्रक मध्ये बसून घ्या. कारण कि त्यांचा ट्रक रहायचा ना. हम्म मग तुमच्या. तुमच्याकडून जेवढं चालायला येईल तेवढं चाला पण ही शाळा. आपल्या शाळा असतात त्याच्यामुळे ते झाल
हम्म आता तुमच्या भाऊनी सांगितलंय आप पण करू म्हणे पुरी मोठे झाल्या का वाऱ्या करू म्हणे म करू ना.
एक लाख टक्के.
हम्म पुढे.
हम हम. वारी होईल फक्त पांडूरंगाने तेवढा निरोगी ठेवायला पाहिजे. अ नाही.
जबाबदाऱ्या तर आयुष्यभर राहतील हे आहेत.
त्या बंद व्हायला पाहिजे.
हम्म बस आमचं बघा असं म्हणजे काहीच नव्हतं आदल्या दिवशी पप्पा मला दिवशी बुधवारी का गुरुवारी बोललेले म्हटलं पहा त्यांना विचारून पप्पा नाही बोलले मी नाही बोलले आम्ही कोणीच काही बोललो नाही. मंग शनिवारी संध्याकाळी त्यांची मिटिंग विटिंग सगळं आवरलं आणि साडेसात सात ला माझ्या पप्पांचा फोन येऊन गेला कुठ आहे काय काय असं मग म्हटलं हे म्हण मला ऊन आता पप्पा म्हणे मग काय आपलं जायचं कायच करायचं म्हटलं ऐन वेळेला नका सांगू काय ठरवायचं ठरवा. जाऊ म्हणे उद्या काय होतोय म्हणे चला म्हणे आठ वाजता ठरलं लगेच कपडे बिपडे भरून भिरून ठेवले आम्ही सगळं आणि गेलो मग.
सकाळी साडे सहाला निघलो म्हण चला म्हटलं. असं पण पप्पा आणि ते दोघं जाणारच होते बरं का पण मग ते दोघंच पप्पाने आपण दोघच जाण्यापेक्षा सगळेच जाऊ मग.
हा मग काय गाडी आहे तुमच्या आधी मग काय सगळे जाऊन यायच्या सोबत.
हा बुधवारी गुरुवारी जाणार होते म्हणजे त्यांचा आता आठवडा बार्शीला म् इथून दोन तास बारशी तिथून दोन तास आम पंढरपूर बारशीवरून ते म्हटले मी वर्किंग करता कर बुधवारी गुरुवारी जाऊन येईल आणि मग शुक्रवारी घरी येईल बाजार वगैरे करून. तर मग पप्पांना म्हटलं मग तुम्ही इथून बारशी जा बस नाही तिथून त्यांच्या सोबत जा परत तिथून इथ घरी बसण या. पप्पाना पण जास्त हेलपाटच. एक तर बरं वाटत नव्हतं पप्पा म्हण जाऊया असंच करू मग गेलो काल. निमित्त निमित्त सगळ्यांचीच झाली वारी. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो येतोय काय आवाज माई?